हॅलो हा बोल आवाज येऊ राहिला ना ह हो. हा हो मला फोन नाही तू चालूच ठेव फक्त तू कट नको करू काय. नाही नाही कट हा मी बोलते याच्यासोबत या बाई सोबत निर सांग तो किंवात हम्म पाच मिनीटांन लावा म्हणून.
हा तसं करा मंग.
हा तसं करा म ह हो.
हॅलो हॅलो हा द राहू द्या. बरं बरं ल उद्या लाव जा. हो मी हो हो घरीच आहे मी. बर हो मी लावेन तुम्हांला म. हो हं नेट नाय म्हणता तुम्ही मग आता काय. अ नेट नाय म्हणता ना. नाही येणार नाही ना बरोबर हाय. हो हं बर उद्या ला हो उद्या लावतो. हा हो. हा हां
त्याखुंड हू राहिले की नाही दिसू राहिले कि नाही त्याच्या.
हो हो दिसत आहे.
दिसू राहिले ना तेच म्हटलं.
हो ना मग कॉलेवर सगळ दोन त्यांनी कॉल केले कणी मग त्या कणी कॉलचे पैसे येत नाही म्हणतात ते म्हणतात.
हा हा
हा आपण जे पहिले कॉल करतो का नाही ते उचलला गेले पाहिजे तेव्हा कुठे पैसे येतात बर हेच्यात. म्हणून ते पहिले सांगायला लागते की बाबा आम्ही फोन करून आली उचल जा. हम्म हा
त्याच्यात तोच मेसेज आला होता पहिले म्हणजे तुम्ही म्हणजे समोरच्या व्यक्तीला फोन करून सांगा म्हणते आम्ही फोन कॉल करतो म्हणून.
हा बरोबर आहे ना मग म्हणजे तो व्यक्ती म्हणजे त्याच्यावर हजर राहते ना मग कि कॉल उच त्याची काही रिंग येत नाही एवढी मोठी.
नाही -नाही.
नाय हा माहीत नायी पडत त्याची रिंग पटकनी. दिसत आहे तथे कॉलेज दिसत नाही आपल्याले.
नाही -नाही.
नाही-नाही, हम् काय मग काय चालु आता.
काही नाही, मी बाहेर बसली आता हवेत.
त्या त्या आणी काकूचा फोन आला पण त्या, त्या काय म्हणता नेट नाही म्हणत आता मी आता काही लावत, नाही उद्या लाविन म्हणत मग आता.
हो हो तसही चालतयं.
तेच्या मोबाईल मध्ये नेट नाय आता.
नेटच नेट ट्राय केल तर संध्याकाळ झाली नेट जाते.
नाही संध्याकाळी नाही संपु-संपल असन ना वो ते चालूच राहतात काणी फोन व आता त. आपल्याला सगळे धंद्या तोच आहो, नेटशिवाय काहीच काम नाहीये.
नाही नेट शिवाय काहीच होत नाही. इथे वायफाय आहे त काही वाटत नाही बिजेने
मग आपल्या घरी वायफाय म्हणूनच आपण वायफयच्या भरोशावर आहे की नाही, बाहेर गेलो की आपण मोबाईल चाल नेट काय नाही चालंत, अं हं.
अं हं आपला मोबाईल आपलं घरी चालतो की.
हु, हु, हु बाहेर -बाहेर नेट नाही चालत मग त्याचं.
नाही बाहेर नाही चाल, आपलं घरापुरत मर्यादित नेट ये आपलं.
हा आपलं फक्त आपल्या घरापुरतंच मर्यादित ये. पण त्यात बॅलेंस टाकाया लागते.
हा बॅलेन्स टाका
हम्म, अस आहे ती.
बॅलन्स कोण टाकत बसल
हा,
नेट आहे तर बॅलन्स पण टाकीन टाकणार
मी टाकत नसतो ग हे हेले काम पडलं तर टाकतात ते.
हा मगं बरोबर आहे ना. अ ह्या दोन- दोन मोबाईल मध्ये बॅलेन्स टाकत नाही मायल बॅलेन्स तर व्यर्थ वाया जाते. ह वर्थ वाया जाते म्हणूनच टाकत नाही, आमच्या इथे टाकत नाही आम्ही.
मी कोणा सोबत बी बोलतच नाही कोणासोबत.
मंग कसं ते कसं आहे, जेव्हा व्हॉट्सअप वरून फोन लावला जात ना मी व्हाट्सअप हून ही लावत नाही, अन् तसही लावत नाही बोलतच नही. नाही का, आईसोबत ही नाही बोलत काय?
ते आईसोबत बोलायचं असलं त मी आठ दिवसातून, पंधरा दिवसातून एकवेळेस बोलतो ते ही ते त्या मोबाईल वरून बोलतो मग मी.
हा मग मग बरोबर आहे. याच्या मोबाईल या मोबाईल मधून आवाज येत नाही कि, बरोबर हा.
म्हणून मग मी त्याच्या मोबाईल वरून लावते.
क आपल्याला त्या हिचा त्या साधना गोरेचा नंबर होता ना याच्यात ग्रुपमध्ये.
काही माहित नाही बी हो.
हो मी काढला. पण आता तिचा संग बोलावं कि, नाही काय काही उचलते नाही उचलत बाई बिचारी.
हा, एक वेळेस बोलून पहा काय म्हणते ती.
हो, तसं करायला लागल की, नाही.
विचारून तपा''--''
विचारून बघ आता आता आता ह्या म्हणत बाई येत उद्या लावन म्हणत मी'' आता माझ्याजवळ नंबर आला तीच आता सेव हे केला की, बरं माहित पडते लावल्या जात ना फोन मग. हा,
दोघी मध्ये आपण लावला तर आपलाही फायदा आहे. त्याचाही फायदा आहे.
''हां'' अस हाय ना,
काही काही बाया विचार करत नाही म्हणतात बिचारी
हा,
हाय की नाही बरं.
तेच तर मग.
काय एक तर कॉल काही कमीनीट लावा लागत किथ चालू चालूच फोनला. ताईचे तर तीस फोन झाले असतील.
मग तीस लावायच लागतात ना.
हो,
हो, ह तीस लावावच लागतात ते तीस फोन लाव लागातत आम्हाला रेॉर्डिंग माहिती रेकॉर्डिंग व्हाचं किती मोठं.
होव का,
त्यासाठी तर मी येणारच तुज्या घरी की, स्मार्ट सिटतीचं कसं करूया ते आपे ह्याची राहिली माइ.
हा हा,
हा,
मैत्रीण काल रात्री पण चालू करून दिली या.
आणि ते कशी केली ऍप चालू ते. टिकेट मारली त्या नाही आपण डबलबल क हा मग मी ते असं म्हणत आहे की. डिलेट मारली की. डबल घेतली कि, ते बरोबर येते कार्य.
हा मग मायमध्ये मगते. पहिलं पहिलं झालं दुसरं टास्क झाला स निमा आहे तो कार्य.
आर्य. ह, ते माग फोन फोन आलेते ते.
हा, ते वीस पूर्ण ते सांगतले केराले. ते झालेच न. ते माया चालूच नव्हतं झाला मग यावेेळेस त्यांना रात्री काय म्हटलं थांब मी डलीट मारतो. कोई बरा काय तु हा
त माझे दाखोल रा राहिले ते तर मग ते काही झाले नाही. पण यावेेळे नाही का ते आलं नव्हतं मग एवढं त्याच्यात काहीच नव्हतं आलं.
हम,
त्या दिवशी मग मी गायत्रीचं पाहिलं. तर तेव्हा का नाही गायत्रीच्यात कसं दिसलेलं म दिसलंतं ते, मी म्हटलं आपल्याच्यात त आलंच नाई. खूप वेळा रिफ्रेश केलं ते पण काही जमलं नाही ते.
नाई ते काहीच होत नाई ओ बाई.
मंग? मंग जाणीले म्हटलं, का डिलेट मार म्हटलं, डिलेट मारल्यानंतर म डबल घे म्हटलांत. प्ले स्टोरूरन, मंग तिनंकनी घिऊन देलं त मग लगेच सगळे कार्य आलेत.
हाओ, डबल लगेच चालू होतं तर रात्रीच झालं ना मया चालू.
ह हं माहिती वा तेवाचं तेवाच झालंतं चालू ते. हो ना.
आता उद्या बोलीन म्हटलं मी, ते आता म्हण तही नांदा भवला बोल ण मने कर न मणे
बर्र काही केले तर मंग काही पैशे तेत असते ना मंग खात्यात.
हो मग त्यानं म्हटलं, म्हणून मग म्या म्हटलं गौरी तिकडं भशेला जाउन ये
हा बसल्यापेक्षा मंग टाइमपासई हेतो आपला फोन वर बोलता बोलता.
हौना, त्याचेच घेतले त्याच्या जवूनच नंबर घेतले. ह लाव म्हणे पहिले आपल्या आपल्या बायेलून
मंग आपल्या आपल्या पटक दूरच्या पेक्षा जवळच्या बरं पटकन लवकर लागतात. हह.
हाव हाव.
हा, ना कुठं दूरच बाहेर
होव.
आपल्या इथं बरं राहेते मंग पहिले अश्वनी लावला, गायत्रीला लावला, पण गायत्रीचा काही आला नाही हा दोन तिचा
हा आव
तिचा आलाच नाही ना अजूनी तिला हे हेच नाही यायला दिले
नायी हा, आणकी कोण कोण हायओ आपल्या गावातलं? हैकी नाई बरं आपल्या गावातल्याच कित्ती मोठ्या बाया होत्यात बोलल्यात
ते उंबरकरचं झालं असंल म तिने नायका धक्का बिक्का लागला झाले तर झिरो एच्यावरच कटला त तिचाच फोन एतो.
हाओ का?
हम्, ते डबल देतात, नंबर टाकला टाकलायी पण डबल लागला नाइ ना तिचा.
नाही
हम्म.
त्याही हजरच होत्या ना त्येनी मीही त्यांच्याच हेच्यावर लावला.
ह हो त्यांच्याच हेच्यावर लावावं लागते बरोबराय, मी पण दोन तीन वेळला लावला पण त्यांनीही उचललाच नव्हता तो. तरी सांगितलं ना पण लावा म्हटलं ते कुणी करा पण ते कणी, हे हा टास्क पूर्ण हे झालेलाच दाखविते.
हा हा.
हा, म्हणून मंग मी ते लावलाच नाई डबल तेले, मंग डबल इकून तिकून लावला तर तेनं उचलला नायी म
हाव.
हम्म तेनी उचलल्या गेला तर बर राहते मग नाहीतर मग हे असं झिरो दोन कॉल गे दोन कॉल गेले वाया पहिला फक्त तिनच झाल्यात तिनचेच पैसे येतात दोनचे येत नाहीत अन हा नेटचा काही प्रॉब्लेम येतो तो वेगळा आणखी,
हाव हा हा हा हा.
ती आता काय करतो ग?
हाव
हम्म.
बरोबर आहे ना.
हम्म, झाला स्वयंपाक?
नाही हो ताई करतात आता ताई काय स्वयंपाक म्हणून ताई करतात आता,
हो बरोबर आहे. हो का.
हम्
हो मग मी तिले ते समोर आलीच येणारच होती मी पण मी आलीच नाही तिकडे. कामच नाही झाले अजून भांडी घासायचं राहिले अजून जरा आताच झाल ना ओ काम करायच . हम्म हो ते आले चहा पाणी घेतलं पाणी भरलं तेव्हापासून हम्म आता आपण हानी असा कॉलवर कॉल करत जाऊ य एक एकीने इकडून लावला की दुसरीने लगेच त्याच्या मागं मागं लोगेच दुरीचा लावाचा मग.
हाव हो.
हे कणी म्हणजे तो चालून चालू राहते की मग ते लगेच उचलला जातो पटकन तो.
हा हो त्या नेट मध्ये येऊन जातात ते कवर होऊन जातात सगळे.
तेव्हाच जमन ते नाही तर मग असं असंच होतेत ते आपण ते किती वेळा क करा मग नंतर काही जमत नाही व्यवस्थित ते,
नाही नाही
हम्म
बरोबर आहे ना
हम्म ते पाच कॉल झाले तर ते तीन दोन झिरो झाले तीन ते झाले अस पाच झाले ते आता त्यात काही सेकंद झाले नाही त्याच्यात, आता ते सबमिट केले जावे ना ते सबमिट केल्यावर लावला तर माहितय लगेच ते अजून दुसरा लावला गेला.
हाव का
हाव का? हो सबमिट केल्याशिवाय कार्य येतच नाही ते कार्य म्हणजे टाकले जात नाही डबल दुसरं नंबर मग दिसत
हाव हाव
हा.
मगाशी गं आमच्या आईला बोलायला लावलं बाई मग ,
हो मी ते म्हटलं त्या दिपा काळल फोन लावला दोन तीन वेळा लावला पण तिचा व्यस्तच दाखवतो. फोनच नाही लागला तिले शेवटी. अ तिला म्हटलं ना मी म्हटलं हो ते म्हणे मी तिकून लावतो मी म्हणू इकडून लावतो. अन् एक तिचाही नाही आला हेच्यावर मया ही नाही लागला.
तुम्ही नंबर लिहून ठेवले नाही बायाचे मग?
हो.
मग अंजा बर
बर मी मोबाईल मध्ये शेव करून घेतला आता चार. पाच नंबर हे मला म्हटले लावतो, पण ते तसंच झाला ते मगाशी लागलेच नाही दोघी तिघीचे.
होव का आपल्या गावातल्यालेचेच घेतला ना म्हणजे, मग ताईचे काही ताईजवळचे काही नंबरं आहेत तून तुमचे काही नंबरं आहेत.
हो.
मग दोघी मिळून नबरं जेल लाग लागला तर लागलं जे बोललं ते बोलले. नाही तर आपले आहेतच ऐकीमेकींला चार, चार फोन लावत राहा‌. काय चालू आहे आणि काय नाही?
नाही होय आपल्याला चार, पाच- पाच, सहा-सहाही लावले तरी चालतात ना आपल्याला फोनं.
हा हो नाही एकी एका एकीले डबल, डबल चार फोन लावले चालतात.
म्हणजे कोण तीस फोन लावा लागतात कोणाला लावशील तीस फोनं पाच सहा जणी लावा लागती? तील कि नाही तीस फोनं होते चार -चार, पाच- पाच फोनं मग त्यासाठी.
बरोबर आहे.
हूं आता कसं कोणी वावरात जाते, कोणी कसं होते हे होते मगं असं.
ते हेडफोन टाकून दया लाचत कानात.
का काम करता करता बोले जातात डोक्याला ताण नाही सुरू‌. कुठं बोल ना
शंकराचे मोबाईल टुनल्या जात रे.
हा मोबाईल घेऊन कामंही होते, बोलणंही होते.
कानात टाकून द्यायचे हेडफोन.
हा.
निदं हि होते, बोलणंही होते.
हो हो ते ते प बरोबर आहे.
ती निंदन कधी होते माहित नाही पडत वो.
हो आणि निनदंन कधी होते बोलता, बोलता गोष्टी गोष्टी माहित नाही पडत.
हाव. त्यासाठी मोबाईल मध्ये बॅलन्स टाकाय लागते हो तुम्हांले.
हो.
आता मोबाईल मध्ये दयायला परवडीन का नेट नाही राहत आपल्या मोबाईलमध्ये.
लावू मोबाईलमध्ये बॅलन्स टाकावं लागते.